हॅलो.
ते
हॅलो. हॅलो. आवाज येतोय काय? कोण
हॅलो.
आवाज येतोय का मॅडम?
हा येतोय येतोय बोल ना.
काय करताय म्हणल?
काही नाही चाललंय आपलं जरा बाहेर आलेलोय.
ओ तुम्ही कधी घरी बसता का नाय?
काय ते?
म्हणलं तुम्ही कधी घरी बसता का नाय.
अ काय करायचे कामच एवढे असतात की काय सांगायचं आता. कामच खूप असता मग घरा बाहेर आता जरास नाही का आमच्या काकी येणार होत्या गावावरून तर मग त्यांना आणायला गेलेलं आता आले आता उतरल्या काकी बसमधून
आता घ्यायला चाललंय कामावर न सुटल्या?
हा कामावरून सुटले पुण्यात च असते ना.
अच्छा अच्छा
मग काय तुमचं काय चालूये?
मग काय नाही आमचं निवांत मी म्हणलं काय बसलय का काय करतात.
अच्छा तुमचं कसं चालू आहे मग घरी कोण कोण असत तुमच्या?
घरी बघा माझी मम्मी पप्पा भाऊ.
अच्छा माझ्या घरी तर तसे नाय का मम्मी पप्पा प्पा मी माझी बहीण असते भाऊ असतो आणि आजी पण असते.
अच्छा मग तुम्ही इथं कस बॅचलर राहता का पुण्यात?
का हो हो.
अच्छा मग रेंट वगैरे परवडतं काय तुम्हाला?
हॅलो.
म्हणलं रेंट वगैरे परवडतं का तुम्हाला?
हा म्हणजे परवडतच म्हणायचं आता.
मग स्वयंपाक वगैरे तुम्हालाच करायला लागत असंल ऑफिस वरून सुटल्यावर?
होय सगळी मिळून करतो काय आता.
अच्छा एकत्र मिळून करता का?
हो बरं पडतं ना तेच.
हो एकालाच केलं तर मग एकावरच लोड येतो.
हो ना तेचतर् म्हणून तर मग आपलं ते सगळे मिळून केलं कसं बरं पडत ना.
बरोबरत हो मग अजून काय चाललंय म्हणताय काय जॉब करता तुम्ही हॅलो
हॅलो
म्हटलं काय जॉब करता तुम्ही
हाय हय बँकिंग हाय बँक्समध्येध्ये आहे
नाहीकेतच
हम् हे नाही फायनान्स मध्ये
सॅलरी बिलरी चांगली असेल ना तुम्हाला
हा आहेा झाला ठीकठाक ह आपलं चालवायचं कस तरी एवढी नाही काही चालत आपलं करून चालूयच चालू आहे जरा शिक्षण पण चालू आहे तर
ग्रॅज्युएशन झाला वाटतं तुमचं
ग्रॅज्युएशन झालंय आपलं इकडं आमच्या इकडच झालंय शिवाजी युनिव्हर्सिटी ना
हा हा
मग तिकड झालंय तिकडं आता झालंय मग आता थोडं चालू आहे आणखी म तेे जरा आले दोन तीन महिने म्हणलं जॉब करावं म्हणून पुण्याला आले आपलं
छ म्हणजे दोन तीन महिनेच राहताय वाटत तुम्ही पुण्याला
ह म्हणजे आधिक तीन चार वर्ष राहिलेले आत दोन तीन महिन्यांसाठी आले तसं पुण्यातलं बऱ्यापैकी मला माहिती आहे पण ते पिंपरी चिंचवडकरचं नाही माहिती इथलं पुण्यातलं माहिती आहे
अच्छा मग पुण्यात फिरल्या का नाही फिरल्या
पुण्यात फिरले ना फिरले बऱ्याचपैकी फिरले
आवडला का नाही मग पुन्हा
पुणे खूप चांगलं आहे म्हणजे असं मी बऱ्यापैकी ऐकलेलं नाही का की लोक खूप खराब असतात परत नाही का बाकीच्या गोष्टी पण सगळ्याच तर असं काही नाही आहे नाही का खूप चांगलं आहे वातावरण पण चांगलं आहे आता बाकी जर म्हणत गेलं गुणेहे हे ते चोऱ्या मऱ्यालून
हो पुण्यामध्ये गुंडगिरी भरपूर आहे
हा वाढली तर आहेच सगळीकडें पण सगळीकडें आता होतीच आहे सर्वात सगळीकडेच होते असं नाही की कुठं कुठे बिन गुन्हेगारीचं ठिकाण आहे वगैरे नाही का
हो आता तर तुम्हाला सांगते बालाजीनगर माहित असेल तुम्हाला
हा ऐकून माहितय हा म्हणजे तिथे जवळपास राहते ना म
हा तर त्या बालाजीनगरलाच आता महिन्याभरापूर्वी एक मर्डर झाला गोळीबार झाणे हो ते बालाजी नगरचा मेन बस स्टॉप आहे बघा रिक्षा वगैरे थांबतात.
एवढ्या इथं एवढ्या म्हणजे मला वाटलं की आतमध्ये झालंय कुठं. काय मी पण बघितली ती न्यूज. पण एवढं नाही की नाही का कधी झालं ते.
मेन रोडलाच झाला बघा दिवसा ढवळ्या झाला, सकाळी नऊ दहाच्या दरम्यान झाला.
नाही म्हणजे कुठल्या म्हणजे आता लास्ट मंथ मध्ये का या महिन्यातच
मागच्या महिन्यात लास्ट मंथ मध्ये
मागच्या महिन्यात का अच्छा झाला अस वाटलीय गुन्हेगारी वाटलीय
हो भरपूर गुन्हेगारी झाली
हम् आमच्या इकडं पण आहे म्हणजे कोल्हापूरमध्येध्ये असं नाही की नाही म्हणजे एवढं नाही काही तिकड प्रमाण जास्त आहे थोडं
प्रमाणे छोटे छोटे मुलं पण
आजकाल म्हणजे हे राहिला नाही रागावर ताबा नाय राहिला थोडं कोण काय बोललेला सण होत नाही. कोणाला त्याच्यामुळं अशा गोष्टी होतात.
पुण्यात असं भर म्हणायला गेलं तर खूप छान आहे पण ते जरा वातावरणामुळे थोडंस
तस सगळीकडेच असणार तस भाग आता असं कुठं शोधून नाही भेटणार की सगळे तिकडच पूर्ण क्लिअर अस व्यस्थित आहे.
हो ते तर आहेच.
थोड फार होत राहणार.
होते तर होत राहतं पण पुण्यामध्ये कस जरा प्रमाण जरा जा जास्तय ना? तुम्हाला किती दिवस झाले पुण्याला येऊन?
म्हणलं तुम्हाला पुण्याला येऊन किती दिवस झाले? हॅलो
हा बोला ना.
म्हणलं पुण्याला येऊन तुम्हाला किती दिवस झाले?
पुण्याला येऊन बघा मला जवळपास अ एक चार वर्ष झाली ना.
मग बरेच वर्ष काढले तुम्ही.
हा काढली आपलं काय आता म्हणजे जरा म्हटलं घरची परिस्थिती म्हणा थोडं मला पण पुण्यात वगैरे सिटीमध्ये राहायचं होतं ना? तर करावं म्हटलं मग काय आता घरी बसून तरी काय करायचं?
हो घरी बसून तर काय आता आणि आता डिग्री शिवाय पण जॉब वगैरे काही भेटत नाही बघा.
नाही मला तर वाटत एज्युकेशनला काय राहिलंच नाही एज्युकेशन तर फक्त नावाल आहे. बाकी तर आपलं अनुभव आपण काय करतो? कुठल्या क्षेत्रात किती हे त्याच्यावरच असतं, आता आमच्या ऑफिस मधेच बघा ना आमच्या ऑफिसमध्ये एका मॅडमला तिला आमच्या पेक्षा काही एवढं येत नाही. म्हणजे काहीच येत नाही तरी तिला जवळपास चाळीस हजार पगार असेल. बघा आता शिक्षण पण तीच काही जास्त झालेलं पण दिसत
अव तसंच असतं ज्याचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना सॅलरी बिलरी चांगली असते.
ह्या सगळ्या
आणि हो, जे शिक्षण बिक्षण करते त्याला सॅलरी कमी काय काय असतंय?
हा, ना! पुन्हा मग ते, एक्सपिरियन्स
आणि आता खोटं पण, सगळ्यांशीच खोटं बोलूनच म्हणतात मला एक्सपिरियन्स आहे. असं आहे तसं आहे.
हॅलो
बोला काय म्हणता मग मी म्हंटलं की आता जे काम करतय त्यालाच सॅलरी कमी भेटते बघा.
हा ना. ते सुरूच असत ते करणाऱ्यालाच करणाऱ्याशीच माग असत ते सगळं.
होय. आणि ज्याला काहीच येत नाही. तो माणूस खोटं बोलून पण म्हणतो कि, मला सॅलरी चांगली चांगली सॅलरी पण भेटते, सगळं होतं.
हा, तेच ना. तसंच असतं, ते सगळं.
पण आता तुम्हाला, घरी जायला उशीर होत असंल.
नाही-नाही पोहचले आता, झालं की रिक्षाने आले. रिक्षाने आले. हां, ते आलो तेव्हा जास्त तिथंच होतं. मग आता जरा आलो. आहे पोरी, जेवण बनवतात दूसऱ्या जायचं आता, जेवायचं. काकीनी मलिदा आणलाय, मलिदा माहितीय का तुम्हाला?
नाही हो. मलिदा म्हणजे काय?
माहिती नाही?
नाही, माहित.
आहो ते, नाही का ते? आपलं मुस्लिम लोकांचा सण असतो.
हा.. हा.. हा.
तर त्यांच्याच टाइमिंगला ते पिराचं मोहरम असतं, माहिती का मोहरम?
हा, मोहरम माहिती आहे.
हा. त्याच्यामध्ये ते गोडाचं, बनवतात बघा.
ते, गुलगुले?
नाही-नाही, ते नाही काही. ते, हे. म-म्हणजे चपाती असतात ना? खपली गव्हाची, चपाती बनवायची. खपली गव्हाचं च पाती बनवायची, बिना तेलाची जाड-जाड ठीक आहे, जराशी जाड. आणि मग ते मिक्सर ला लावायचं, त्याच्यामध्ये घालायचं त्याच्यामध्ये घालायचं मग, वेलची घालायची. थोडसं आपलं सुंठं पाहिजे तर, सुंठं घाला सुंठं घालतात का नाही, माहिती नाही. पण वेलची घालतात, गुळ घालायचा. म्हणजे पहिले तर, लोकं आहेत ना? हातानेच हे करायचे. पण आता, आता मिक्सर वगैरे आहे ना! त्यानं करतात.
अच्छा. मी, पहिल्यांदाच ऐकलं.
हा, का? ठीक आहे. तुम्हाला टेस्ट करायला जर तुम्ही भेटला ना, तुम्हाला आणून देते. ठीक आहे. हम्म्. ओके, चालेल-चालेल आ.
हा. तुमचा आवाजच, ब्रेक होतो बघा.
चालेल, ठेवू?
अहो ठेवा ठेवा व्हय होय. अगं, पडलीस की.